हा हॅलो बोला बऱ्याच दिवसानी बऱ्याच दिवसाांनी म्हटलं हो हो हो हो हो हो हो तेव्हा नाही वेळम हम्म हम् हो कोणतरी येेत जातो कुठेतरी आपण जातो
जातो आणि सॅटर्डे सं ते म्हणलं की काय होत मुलांच ते रुटीन असतंय मग सुट्टी म्हणलं चला बाबा आज इकडे जाऊया बाबा तिकड जाऊया त्यात आमच्यात एक दोन फंक्शन पण होते त्यामुळं म्हटलं झालंच नाही मला पण निवांत फोन लावायला काय झालं होतं इथंच माझ्या एका
हो हा मग का माझ्या पण एक
कॉल केलेला हम्
हा हा हा हा माझं पण एक दिर त्यांनी घेतलं पुण्यामध्ये घर मग त्याच वास्तू शांत होते
हा हा ह
मग आम्ही गेलो होतो तिकड मग गेलं की एक दोन दिवस तसेच गेले आणायचं नेमकं पाण्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी होती त्यामुळेळ ते जमून गेलं
हम् हम्म हम् हम
तिकडे जाऊन आलो
मुलाला सुट्ट्या असतात का शनिवारच्या शनिवारची मुलांना सुट्टी असते
हो शनिवार रविवार असतील मग ह्यावेळी फक्त काय केलं त्यांनी की पावसामुळे सुट्ट्या पडल्या होत्या ना ह्या
हो हो त्यामुळे शाळा ठेवली होती
पण नेमकं आम्ही तिकडं गेल्यामुं आम्हाला काय अटेंड करायला झालं नाही हा
हम हा
पणड राहू द आता काय पर्याय नाही घरचच कार्य म्हल्या सुकवता पण येत नाही लांब कोणाचा असला तरी बाबा ठीक आहे पण
ते म्हणजे शाळेचं असं पठवतं ना मुलं लाान अजून चालतंय शाळा हे खेळ
ते हा खरं काय होतय की वाटतेय की घर ते अभ्यास घेताना कळत तेनी नावाला पहिलीला आणि दुसरीला असतात अभ्यास त्यांचा तस भरपूर आपल्याला आता कधी पाचवीला इंग्लिश इंट्रोड्यूस केलं होत आता ह मुलांना एल के जी नर्सरी बसण त इंग्लिशच आहे पण आजच आता माझ्या मुलीच इंग्लिशचा पेपर होता तिचा अभ्यास घेत होते त्यांना वन लाईन सेंटेन्स मध्ये आन्सर्स लियचे
हा हा हा
आणि ते पण पाठ करून म्हणजे असं आपण हा म्हणजे असं नाही की व बघून खाली लिहायचं त्यांनी त्यात एक क्वेशचन विचारलेला बरं का की म्हणजे क्शचन तीन धड्याखाली जे प्रश्न आहेत ते तुम्ही लर्न करायचे आपले त्यांनी एक्झामला टाकणार आता काय होत बर क्वेशन हऊ मेनी टोज डू वी हॅव तर हि न असं लिहिलं वी हॅव टेन तोच नुसत टेनन्र नाही सांगायप्ट से त्यांच पाहिजे मग त्यांच्या मानाने ते भरपूर होते ना हो
हम्म
आणि ते करून घ्यायचं म्हणजे आपल्याला भरपूर होते छोट्याला बघा तिला बघा हा आधी कसं आधी विचारायचे किती टोच आहेत तर नंबर सांगितला पहिलीला आहे
पहिलीला मम तिला भारी
ह हा मग आधी कसं असायचं की किती टोज आहे टेन सांगितलं की ओके आता क ् व हॅव टेन टू अस लयचं त्यां म त तेच घेत बसले होते अभ्यास हे ते आता ती गेली शाळेला म्हटलं काय चाललंय बघूया फोन लावावा हा पण छोटो झोपलाय म्हणलं काय चाललंय बघूया परवा पण तुम म्हणलं े पण मला झालंच नाही ते कार्यक्रम आवाज आवाज नाही येत आहे तुमचा
ह हॅलो हॅलो बोला बोला तुम्ही बोला